हॅलो हॅलो
काय ऐकू येना
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
मयूरी
हॅलो
हां बोल की.
हा आता आलं ऐकू.
आम्ही मगाच्यान ऐकू ऐकूच इना का
बरोब हा बोलकी
तुमचं इथलं ऍडमिशनच काय केलासा?
ऍडमिशनचा अजून पुढच्या आठवड्यापासून चालू आहे ना?
कुठ आहेस तू?
हॅलो मी कोल्हापुरात कोल्हापुरात हाय गं हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हॅलो हा हा बोल कि
हॅलो कोल्हापुरात हाय मी.
हा हा हा हा तुझं काय झालं ऍडमिशन
तेच तरी ऍडमिशनच हे नाही पुढच्या हेच पुढच्या डी. के. टीमध्ये हीत बघितलं की.
ह् मग काय सांगितलं म.
तिथं काय देऊन आम्ही आलोय ऍडमिशनच, तिनी फॉर्म भरा म्हणल्यात हेच अ लिस्टचा, काही लिस्ट लागत की मरीट लिस्ट. अ फॉर्म भराय लागतेय नई. त्याच्या आधी-आधी तिथ जाऊन म. ते भरा म्हटल्यात येेऊन इथं चालू झालं की, मग पण तरी
हम!
मरायचे किती दिवस असते य ग?
काय झाल.
फॉर्म भरायचं किती दिवस असत? फॉर्म भरायचं.
फॉम भरायच चालूच असते अग आता बघू आता केव्हा चालू होते.
नाही पुढच्या आठवड्यात चालू होणार आहे म्हणल्यात खरं आम्ही घेतो. त्यांनी काय म्हटलं पुढच्या आठवड्यात चालू होणार आहे.
ह
तेवीस तारखेच्या दरम्यान खरं मी त्यांनी आता सव्वीस तारखेपर्यंत इकडच मी सव्वीस तारखेला तिकडे येणार आहे ग! माग त्याच्यानंतरच फॉर्म भरायला लागणार मला.
होय! होय!
मग तेच फॉर्म भरायचं घेऊन मग ति ते फॉर्म भरायला पाहिजे. म्हण मग तेवढ्यासाठी आणि तिकडे येईल पाहिजे खर कोण नाही त्यामुळे मी इकडे येऊन राहिले असा विषय झाला.
हम, हम!
हम्!
तू तू म्हणजे म्हणजे घेणार आहेस का ऍडमिशन एम बी ला का एम सी ला? घेणार आहेस.
एम बी ए ला घेणार आहे, एम बी ए सोडून दिला मी.
हा हा एम सि ह सेट
नाही, नाही, नाही दिल.
तुला किती पडले एम बी ए ला?
पन्नासपट.
पन्नास पडल्यात.
मिळल का नाहीची का शक्यता नाही आहे. खर तरी पण भरायचं असं भरणार आहे ग.
मग तुला घरचे पाठवणार आहेत ना व काही नाही पाठवणार?
इथे ग टिकेट तथ च की आता
मग पाठवणार आहेत ना! घरचे हा म्हणटलेत ना! ह हा हा
आणि तर घरातले घे म्हटल्यात की ऍडमिशन खरं कसं झालंय मी इकड कोल्हापूर
हा.
आता तिकडं फॉर्म भरायचं तर त्यानी तिकडं पाहिजे एवढ्या इकडं पाहिजे असा विषय आहे. मग ते नंतर जरी सहावीसनंतर जरी चालू तरी मग तेव्हा भरायचं ग!
नाही आज ते एक पाच दिवस तर फॉर्म चालू असते वाटत गं!
नाही दुसरीकडं जाऊन भरायचालत असल तर मग ज लोकांतर सांगाला पाहिजे भरायला जाऊन
हम् हम् हम् हम् हम्म् मग तुझं ऍडमिशन तुझं ऍडमिशन होते म्हणून सांगितलंत का म्हणजे, पन्नास टक्केला का नाही.
नाही तीन काय सांगितल्यात. हा ते कट ऑफ त्यांचा हा म्हणजे सत्तर आधीच काहीत एकोणच तर काढू असत तर होत गेल्या वर्षी काय होता तुलं तुम भरायच अस भरा फॉर्म ओपन तेवढीच सगळ्यांनी तिनी काय म्हणलो
किती फी हाय. हम्म!
पर्यंत जाईल म्हणाला तिकडं तिकडं, हॅलो बावीस तेवीस बससेल म्ह बावीस तेवीस हजार बससेल म्हणाल्यात ग
एम बी ए ला
हा एम बी ए ला मग कस, मग आता काम काय म्हणाले फॉर्म भरायचं स भरायचं एम बी ए स दिलंय फॉर्म भरायच, तसा भरायचा मेरिट लिस्ट जर तिनही लिस्ट लागोपर्यंत बघायचं चुकून बायचान्स लागलं लागलं मग तिनी काय म्हणल्यात अ हे म्हणलो की तुला एक्स्ट्रा म्हणजे जर मीरीथिस नाही लाव एक्स्ट्रा फी हो दोन तीन हजार
हम
एक दोन - तीन हजार हजारर्यंत ऍडमिशन करायचं जर ते लईच सांगाय लागले तर मग ऍडमिशन करायचं ना कॅन्सल करायच मग क लय करायचं. उगच तेवढं भरायचं हे कारण कसं सांगू जेवढं त्यांनी कायलं जेवढं णजे म्हणजे एम बी ए ला संख्या वाढल तेवढा आम्ही हे करणार
हम्
जास्त वाढवणार हिची म नंतर लि त्यांना नाव आलेल्यांची हा कट आॅप मदी जरी नाव नाही वाढणार कट आॅप गे हेच्याण आज जरी तुमच नाही बसल ना तर आपण डोनेशन घेऊन कस फी फ घ ऍडमिशन करत तस खर डोनेशन कुठ क्लास कॉलेजला घ्यायचं नाही असं नाही
नाही म्हणजे थोडफार एक्टा हाय त्या पी मध्ये अडमशन करून घेत्यात ग म आता बग्या काय काय होतय, कसं काय काय करत्यात.
ग एकाहत्तर आहेत माझं पण ऍडमिशन होते का आणि काळजी लागल्या.
आणि एम सी ए ला कितीेत मा
शा
हम् एम सी ए लाग तू कशाला घेनस एम बी एला काय एम सी ए ला? हॅलो एम बी ए घेनारीस काय एम सी ए करणार असस?
एम बी ए घेणार आहे ग खरं ऍडमिशन माझं व्हायला पाहिजे ना
का मग एम सी ए ला होईल की तुझं, काय होणार नाही?
एम सी ए ला होते ग मला एम बी ए ला पाहिजेला खरं
एम बी ए ला पाहिजे हा तस झालं त्या स्वा तिला मॅडम सांगायला ना तू एम बी ए घे एम बी ए चांगलं म्हणजे त्यात तुला मार्कीे मस बोलाय हे ते धाडश नाही स्वाती कस मग मॅडम चांगाल तिला खात मॅडम तू एम बी ए घे जा. तर ती म्हणत्या नाही मी एमसीएच घेणार आहे. आणिघा काय म्हणत्या मग ती, आम्ही गेलतो बई विचारायला.
हा.
आम्ही एम बीएचा विचारा केेलतो कनई, मग हर्षला आणि मी पण दिल्यात नाहीे. महारशल फक्त काय एमसीए, दिल्या नक्की दोन्ही पण दिल्या. अग आम्ही काय म्हणल आता संघल संघ आम्हीगच गेलोे एकमणजे भेटायच पण होते आणि. चौकशी पण करायची हो त्या म्ह कॉलेजची म्हणून सगळेजण एकदमच विचाराय गेलतो - विचारलो आणि मग तिथं मग एमबी एस पहिला विचारून आलो. मग नंतर एमसीएचा विचार आहे आत मॅडम तिथ आलो मग आत मॅडम ते विसरायला आलत्या - मॅडम म्हणाले ती फर्स्ट बेंचवरर बसते त ती - तुजे एक नाव संगितलो तुझ म्हणजे तुम्ही असायचा ना तू आणि स्वा - मग तर म्हण तीन म्हण आधुनिक होती. ती मग स्वाती आटवली मग स्वातीच म्हणतान, म्हणल्या हा तीच आलती बघ म्हणल्या मग ती तसं म्हणता ती पहिला चौकशी अलती वाटतं मग तसं मॅडम म्हणता ती आणि पप्पांना आणि मम्मीला घेऊन आलीए आणि मग म्हणली कि नाही मग त्यांच मम्मी पप्पा म्हटलं, तिला एम सी ए ला घ्यायचंय तर ती एम सी ए ला घेऊ दे. तिला जे कराय य ती जी करू द्या असं म्हण.
ह म्ह एम सी ए ला कॅम्पस आहे का विचारला का तुम्ही प्लेसमेंट कॅम्पस वगैरे काय.
हाय की केम सी ला पण कॅम्पस. मॅडम म्हणल्या कॅमपस आहेत, कि चांगल्या मॅडम म्हणल्या कॅम्पस तेन आहेत. त्यांतर कस इंजिनिअरिंगच कॉलेज आहे ना शेवटी ते, इंजिनिअरिंग ताइच घे त्यांच त्यातन आता एम सी एच्या ह्याच्या पण कॅम्पस ज येतातच त्यांच्यात.
म्हणजे कसं माहित काय इंजिनिअरिंग थ्रू त्यांच एम सी ए कॅम्पस घेणार.
हा हा म नंदा त्यांच कस सांगू आता, आता कॉलेज स्टार्टिंग झालंय अंजे त्यामुळे कसं ते कॅम्पस ते त्यातल्या त्यातच येणार का मग तिने कसं करणार आपल्या एम सीए सब्जेक्ट रिलेटेड जे त्यांना जेवढं कॅम्पस येतील आणाय. इंजिनिअरिंग फिल्ड मधल्या ज्या कंपन्यात तथं एम सी ए झालेली जी लागत्यात त्या कंपनीमध्ये. ती जे अलोकेट असतात तिथं त्यांना मग ती कॅम्पस अलाउड करणार का तिथं. उद्यासाठी हे करणार.
मग हट मॅडम आणि काय म्हणाल
न्हवे तेच विचारालती, कोण कोण काय काय करणार हाईसा विचारालती?
मग ती विचारली का तुम्ही विचारशील का एम सी ए चांगलाय का एम बीए बेटर हाय.
माती काय म्हणजे आपल्यावर डिपेंड आहे म्हणती कारण दोन्ही पण मॅडम म त्याच्या म्हणजे हच्यात त्या पेक्षा पुढचा कोर्स त्या जरा हार्ड हयच म्हटली. कारण कसं मॅडम म्हण प्रत्येकाच्या हच्यावर डिपेंड असते ती वेगवेगं हे होते ग. प्रत्येकच कस क्षमता अभ्यासा पासून कुणाला मचीत कोणाला कोडिंग सोपं जाते क कोणाला मार्ेटंगोपं जाते असा विषय येतय ग. मगबजज्याला मार्केटिंग सोबत तो एम सी त मार्केटिंगशी रिलेटेड हाय, एम बी ए त पण मारेल. शी रिलेटेड आणि यम बी ए
म्हणजे एम बी ए ला सब्जेक्ट कुठले कुठले आहेत?
तिथ त्यांना वेळंच तिथे एच आर एम काय वाटतं एच आर मार्केटिंग एक आहे अनेक फार